थांब
हॅलो ऐकू यालाय काय आवाज हा ते नव्ह सकाळी जेवलेली ही शहानी अजून जेवाय निये काय भूका बी का हायत्या काही नाही बण कामात तर हाय...
होय तेच भूक लागलीय तिला आता जाऊन कायतरी खाईल....
एका आंब्यान काय हुतय.. आंबा पण जास्त खाल्ल्यावर फोड्या उठत्यात अ चेहऱ्यावर...
माहितय म्हणूनच माझं परत घराकड आल्याव कमी केलं माहितय. आणि इकड आल्यापासून मला क आग पडल्यासारखी भूक लागायला लागेल.... ह
तस तस झालं क नाही सारखं सारखं भूक लागाली क तब्येत बिघडते ह....
नमा
हम
तब्येत बिघडत्या...
काय करू बाई मम्मीला म्हटलं मम्मी सारखी सारखी भूक लागल्या मम्मी म त्या भूक लागल तवा जेवत जा नुसती...
जेव की खरं म्हणजे सांगालोय..... तुला आते करंगळीच कमी झालं काय... मग दाखवून आली नाहीस का?
येतय बाई कमी... सांगितलेलं आता तुम्ही दोघीनी उपाय करतो मम्मीने पण सांगितलेली.....
काय?
हा
काय सांगितलेली.
जरा शेक म्हणून त्याला....
बघ बाई नाही तर दाखवून येजा खुळी असलीस शानी असलीस तर...
बर बर....
लागली अस तू दाराला काय भिंतीला....
दाराला...
हा मग दाराचा आवाज याणे न काय बोटाचच हे झाले..
बोटाचा आवाज आलाय माझ्या दोनदा मोडल.
शहानीच आहेस बाई तू..
अजून सुजलयच बघतो बाई शिकून जरा...
हम्म बघ... शेकून बघ सकाळी ग गरम पाणी जरा ओतलेलीस काय नाही या करंगळीवर...
वतलेलं की...
म... म्हणजे आधीपेक्षा पण असं जरा काय हे वाटाय नाही...
एक घ नाही काय वाटायला.. तेच मम्मीला म्हणालतो मोडलंय वाटतं म....
ह.. म्हणताना म्हणालतो तुला काल दाखवून येजा कमी वाटत नसल तर..
हम्... हेनासनी शेतात न घरात यायलाच किती वेळ लागतोय.
पपा नसत्यात वय
पप्पा सात साडेसात ला येत्यात घरात...
आणि भाऊ...
त्यांच इथलं जरी नसल तरी बाहेरच काय त्रास असतय.
हम्म. तुझं तशी गाड्यानी घेऊन..
हम्म..
ती घ्याय नाहीसा कोण घरात...
हेनीच की घ्याय नाहीत नव्हं.
घेशीला काय नाही बायकासनी पण आली असती चालवायला तुम्ही शिकला असतासा.
इत्या तशी मामींनी शिकवलेली तिकडे गेलेलो त्यावेेळेस
अगं तेच गं. मोट डोकं टू व्हीलर दोन आहेता नव्हं घरात नव्हं टू व्हीलर दोन हायता नव्हं घरात
टू व्हीलर येतीया ती.
अरे टू व्हीलर कसं त्याला रेस ते नाही आपलं काय असते ते गेर तेन असत्यात नव्हं. त्याच्यामुळं जरासं भीती वाटत्या अ खरं हेचं कसं चालतंय.
शिकवताना ती शिकवते
काय ते?
शिकवताना ती शिकवलेली गं घरात आता मागं.
हा हा हा.
सोड ती मी मारतोय कधी कधी आता मला हायस्कूलला पण अवधू न्यायला ई ता कनी. तो माझ्याकडेच द्यायचा.
कोण?
आवदु.
हम्म.
अवधू द्यायचा अण अण्णांनी पण एकदा दिलेल आणि कॉर्नरला वळवा या नाही कि गं. दोघं पण जाऊन भिंतीवर.
आव्वा.
हो स्टँड माझ्या पायात घुसलेलं त्यावेेळेस
हा.
होय ते जुनं घर नाही आमचं
हम्म.
तिथंला कॉर्नर नाही काय तो.
हा माहित आहे की
पहिल्यांदा कुठलं वळवाय येईल तसं आणि वळवं म्हटले मी सांगालतो जमणार नाही म्हणत.
असं सरळ रोडवर घेऊन जायचं शिकाय शिकताना.
अगं मला का माहिती हे म्हणजे जास्त वळवायला लागतंय ते ट्रॅक्टर एकदा भाऊनं दिलेला कनी की त्याच जरा वळवल ती कुणाची शेनीची हेच मोडली ती वरळच मोडली.
हा.
ट्रॅक्टरच्या हेनं मला वाटलं मग गाडीचं पण तस जरा हे केल्याव व्हीत असंल.
प्रत्येकाचा वेगवेगळा असते पहिला सांगाय लागतंय गं सांगायला पाहिजे होत त्यांनी.
मी म्हणालतो कॉर्नरला घ्या तुम्ही म्हणून गेलाव की दोघंपण भिंतीवर.
हम्म फला अण्णासनी लागलेलं काय मग?
त्यांनासनी काय लागाय नव्हतं मलाच लागलेलं.
हम्म हम्म कुठं पायाला.
पायात घुसल्यालचं.
ते आता काय वाटत नाही नंतर नंतर न काढतया मा वय व्हिल तसं.
हम्म ट्रॅक्टर पण एकदा दिलता भाऊनी दाहावीत असताना
हम.
आणि त्यावेेळेस ते मला का ट्रॅक्टरचं ते स्टेरिंग कणी जरा फिरवल्यावर कणी लगेच त्याची चाक. परत्यात माहिताय ट्रॅक्टरच ग. आणि ते जरा मी स स्टेरिंग फिरवलं कणी, ती साईड ला कुणाची शेनीची वरळ होती तीच मोडली.
वरळ म्हणजे?
अग हे वाळलेले शनी अशा हे करून त्रिकोण करून ठेवत नाहीत काय. का लाईनत, हा हा आणि समोर. तो दादा या लागलेला किलदारांचा, मला म्हणतोय सांगणार तुझं नाव मी मोडलीच म्हणून त्यांची. भाऊ म्हणत्यात असू दे सांगा जा मोडूनच चुलीत घालायची अहिता.
भाऊ हुत्यात कणी नाही सोबत.
भाऊ साईड ला बसलेलत ग.
भाऊ हसला असतील पहिला.
मोडूनच चुलीत घालायचे असतात म्हणून सांग म्हणतात.
हम्म.
मग आता मागच्या वर्षी एकदा दिलेला ट्रॅक्टर त्यावेळेस सरळ. घेऊन आलो घरापर्यंत.
हम्म शिकली अशिल आता बग.
आता कळालं ग त्याच कस असतय ते. पप्पासनी मी आता कालच म्हणायला लागलेलो शिकवा टू व्हीलर म्हणून. कारण स्कूटी आमच्यात आणतील असं मला तरी काही वाटत नाही बाई.
हम्म.
पलू दी गेली वेगळी कड अवधू काय स्कुटी घेतलाच न सोड कॉलेज ला हायस्कूल ला असल्यापासून गाडीच घेतोय. गौरी गेली मी गेलो आता सौंदा पण दोन वर्षात झालं तिचं मग श्रेयाच कि तेवढी.
होय.
तिच्या टायमिंगला घेतील वाटतय मला, कारण आता तिला म्हणजे आठवीला ती बाहेरच नव.
होय.
आणि गोल्याला पण बाहेरच घालणार आहेत
दोघांच्सनी पण चालतय नव्ह किती डिफरन्स आहे ग त्या दोघांच्यात.
दोघांच्या आता बघ तो चौथीला ति सातवीला तीन वर्षाचा दोन. तिन वर्षाचा.
हा ह तरी पण मग हायस्कूलला गेलं तरी पण होत नाही ते एकत्र त्यांचं.
होय म्हणून आता ती हायस्कूल ला तिला. आठवीला बाहेर घालायचं म्हटलं, तेला पण घालणार आहेत बाई तिच्याच बरोबर मुरगुडला.
हा मग चालतय.
हम्म हा. हम्.
हम्म.
तेच तिची दहावी झाल्या किंवा अकरावीला वगैरे तिला घेतील.
आणि ह्या टाइमिंगला पैसे लागत नाहीत होय मग.
ह झालं त्यावेळेस सगळ्यांच श शिक्षण होतय नव्ह ती एकटीच उतरत्या.
तरी पण तुमच्या वेळेला केवढा दंगा गेलेला बघितल्यास नव्ह.
हम्म जाऊत तिकड आता.
असंच होतं या.
म्हणजे? मग. तू आणि सौधा आलायस काय. कायला आली ती सौंदा हं.
फोटो काढत बसलया हम्म
स्वतःच काय
नाही इकडचं तिकडचं आता सुय मावळा लागलाय ना.
हा हा
त्या फोन मध्ये माणसांच फोटो व्यवस्थित येत नाहीत ग निसर्गाच तेवढं चांगलं येत्यात. तो माझा आधीचा बारका होता तो.
हा हा हा
तो आता तिच्याकड आहे ना.
हम्म मग सौंधा अकरावीला गेल्यावर तिला घेणार आहे सा काय? का बारावी
नाही नाही झाल्यावरच.
हम्म लय बाई महु त्यात तुमच्यात.
होय. तेच तिला पाहिजे ते तिने गेम वगैरे सगळ डाउनलोड करून घेतल्यात. गाणी घेतल्यात.
हम्म हम्म पापय बिचार ते एकटच असतेय ग घरात.
नंतर जरी अभ्यासाचं लागलं तरी तसच नेट कनेक्ट करून करतेय की. आता सिम कार्डची गरज नाही ग बारावी झाल्यावर द्यायचं.
होय चालतय की मग त्यात सिम कार्ड कोणाचं आहे.
सौंदच्या त
ह
नाही कुणाचं
हा मग बारावी नंतर तिच्याच नावावर काढून द्यायती की.
हो तेच की तिच्याच हिच्यावर काढून द्यायचं म्हणा लागले. आता कोणाचा नाही तसाच घेऊन बसते.
हां
हम्म शॉर्ट व्हिडीओ वगैरे बघायला येतात ना त्याच्यावर.
हम्म
तेवढंच बघत असतीया.
हा हा
हम्म आता आल्या बोसरे अणि भाऊ.
आता आल्या.
हम्म
म्हणायचे कुणाव बोला लागलेस.
हम्म
झालं की बाई ना अजून अजून एक मिनिट झालं की ठेव म्हणास पोरी.
त्यांनीच म्हणतात. पप्पांचं काय नसतंय.
परत काय करत नाही मग.
आहे बाळ दोघींचं पण.
माझ्या फोनवरन वय.
हम्म
हम्म दोघींच पण कुठं मी केलेलो माझ्या फोनवर. अ तुझ तू तेवढं कर कि तुला वेळ असेल त्या वेळेला
तुझं करायचं नाही हा तुझ झालं ना
मी मम्मी बरोबर बोललेलो ग त्याच्यामुळे माझ झालं
एकाच ह्याच्यावर जास्त चालत नाही काय
होत नाही वाटते तेी करून ब ग झालं तर ठीक नाहीच होत नाही ते मग वेस्ट जातोवगंच कसा ला म रिस्क घ्यायची एक एक दोन हा म्हणजे आपण आता जेवढं बोलाले ब ते
हम्म
सेकादा मोजत ग म लागलं नाही की म झिरो सेकंड देते आणि मग ते एक वाया जातोय कॉल
हम्म तसा एक गेलाय कि मग असे तुझा
होय गेलाय नव
उचलाय नव्हते नाही नाही वया जात ते
हम्म हम्म
दोन गेल्यात दोन काय तीन गेल्यात माझं तसं मग
हो
राहू देेत तिकडें बाई
नव तुला जर पाचच्या ऐवजी सात वेळा केला तर
काय माहित होते काय नाही
हम्म
बघ मग आता हा कट झाल्यावर तूच लावून बघ लागतोय काय
बर बर
हम्म मी ऍपवरच राहतो